झालं बघा तुमचं?
हम्म झालंय बघा पाऊस.
पाऊच आहे तिकडे आहे तुमच्याकडे.
पाऊस आहे जरा बारीक आहे तुमच्याकड.
आमच्याकडे पण आ ता दुपारी असं जोरात पडलेला आणि आता वातावरण तसच झालेलं आहे.
अ हा मग कुठं ट्रिप तेन काढला का नाही.
अ आता सध्या तर नाही पोरं लहान आहेत. मे च्या महिन्यात गेलेलो आम्ही देवस्थानला सगळीकडे.
अ हा हा हा.
मग ते तुळजापूर अक्कलकोट वगैरे गेलेलो. हो ते बघायचंय आम्हाला असं आम्ही अजून बघितलं नाही ते मालवन वगैरे.
हम्म हम्म हम्म हम् मग पोरत तेन बरच हायत. हा परवा आम्ही गेलेलो मालवणला छान आहे. सिंधुदुर्ग तिथंच जवळपास सिंधुदुर्ग किल्ला बघायला मिळतेय. मुलं पण बो.
हा हा हा समुद्र वगैरे ब घणार आहेत गणपतीपुळे तिकडेच आहे का.
गणपतपुळ तिकड नाही हे सिंधुदुर्गचा भाग इकडं पडतेय. इकडं मालवण तातल गा हे तेन इथ. सिंधुदुर्ग मध्ये मठ पण एक हाय. ते पण बघायला मिळतेय. आणि मुलासनी अ बोटिंग तेन पण हे करता येते. छान होत तिथं होय अगोदर. शिवाजी महाराजांच किल्ल्याचं पण मा हे पण होतं.
किल्ले वगैरे सगळ तिकडे आहेत का. हॅलो. हा हा हा. हो आवाज कट होतय तुमचा आवाज येत नाहीे.
हम्म हम्म मग आता बरं. पावसाळ्यात तेच काढत्यात म्हणताना म्हटलत.
नाही नाही आम पोर लहान येतो आणि शाळेत जातात ना. त्याच्यामुळे नाही मग आम्हाला कस अ. अ मोठी आहे ती पहिलीला आणि दुसरी आहे ती बालवाडीला जाते.
हा हा गावातच आहे का काय.
हो कोल्हापूरला.
हा हा हा हा.
तुम्ही.
शाळेला शाळेला कोल्हापूर हिथ गावातच घातलंय. कोल्हापूरमध्ये हम्म हम्म हम् हम्. होय आम्ही पण कोल्हापूरमध्येच आहे हम्म. हम्म हम् मग बाकीच सगळं.
काय नाही बगा तुमचं काय कसं चाललंय तुमची पोरं.
पोरं पण आहेत एकटाच बारावी झालं एकटा आठ टविला हाय.
हो काय म्हणजे मोठी आहे तुमची मुलं.
होय मग आता मोठ्याच ऍडमिशनच चालू आहे. बघू आता काय काय होत हा कमप्लीट झाली. नाही नाही बारावी कंप्लीट झाली की आता.
कोणती साईट घेतलेली.
सायन्स.
सायन्स घेतलेला. मग आता खरं कस झालंय त्याच अं चाळीस टक्के पडले बारावी सायनसला आणि जी याने अह हेला सीएटीला जास्त आहे. त्याच्यावर ग्रुप कॉल होईनच झाले हम्म बघायचं चालूय काहीतरी ले
म्हणजे पुढे शिकणार आहे काय कसला कोर्स वगैरे करणार आहे.
नाही नाही शिकणार पण हाय. आणि त्याच्या मनात काय पोलीस भरतीच एक हाय.
हा हा मग चांगलच आहे की.
मग ते याच्यासाठी दररोज आता आपल्या आमच्या इथ शिर्डोनमध्ये टाकोडा जवळ आहे. तिथं क्लास लावलाय. दर संध्याकाळी जातोय.
हो का म्हणजे कसला क्लास आहे ते.
ऍकेडमी म्हणजे तांब्यामध्ये एक जण सर आहेत. ते दररोज सरकने येऊन इथ मुलांना शिकवतात. आपण मुलं कस म्हणजे कुठ एवढं रनिंग व्हायला पाहिजे.
हा म्हणजे स अ हा म्हणजे ते एक प्रॅक्टिस वगैरे व्हायला पाहिजे. हो हो हो.
हम्म
तेच बरं आहे ना, म्हणजे पोरांना शिकवण्यासाठी काहीतरी एक मार्ग असतोय.
हम्म मग ते करत करत शिक्षण करतो म्हणतय. काय होईल ते होईल. इलेक्ट्रिकल घेतो म्हणतोय. बाय चान्स बारावी नंतर सहा महिन्यात लागली तर लागली.
हा हा
रनिंग मध्ये तेण बसायला पाहिजे की नाही.
म्हणजे उमेजण असल्यावर बसतो बहुतेक हा.
हम्म उंची तेण हाय सोडा. उंची हाय तब्येत तीन तेण हाय होतोय. खरं आता ह्याच्यावर हे आहे आता लेखी परीक्षा पण असते की नाही. मग आता ते पेपर दिल्यानंतर तर मग हे होणार हम्म
मग त्याच पेपर वगैरे कुठे असतं तुमच्या म्हणजे गावीच असतं कि
नाही नाही आमच्या गावी नसते ते मॅडम. स्टेट बोर्ड सारख आपलं बारावीच तेन कसं असतयं की नाही ते कुठतर तसं प्रकारे बाहेर असते. कोल्हापूरला तेन. हा हितं पेपर तेण होत नाही. फक्त सराव
सराव परीक्षा असते.
हा इथं लेखी तेण काय शिकवत नाहीत.
हा हा हा हा
आपणच सराव करून की नाहीे
हम्म हम्म
हा हा मग ते ट्रेनिंग देतात ते सरच काहीतरी चांगलं शिकवत वगैरे असं सांगत
हम्म शिकवत नाही पुस्तक देतात त्यांनी. हा मार्गदर्शन चांगलंय. आता त्यांच्यामुळे आमच्या गावात जवळ जवळ तीन विद्यार्थी हे झाल्यात. दोन विद्यार्थी पोलीस भरती झाल्यात.
मग बघूया म्हटलं काय होय. तेच म्हंटलं ते ते पण कर ते पण कर कुठलं होईल.
होय त्यां मुलांची इच्छा असेल तीच गोष्ट आपण करायची. आपण दबाव टाकला कि, ते मुलं करत नाहीत.
करत नाहीत, करत नाहीत.
हा.
हम्म.
आणि आता आजकाल मुलांना सगळ्या गोष्टी समजतात.
होय.
कुठलं होय कुठलं वाईट आहे कुठलं चांगलं आहे त्यांना सगळं समजत.
होय, तुमच्या मुलांना बाहेर क्लास लावलाय?
नाही नाही घरी अजून माझी पहिली मुलगी पहिलीला आहे. लहान आहे, दुसरी आहे ती बालवाडीत जाते.
मग हा हा हा हा. चालतंय हह हा हा, स्वयंपाकतेण?
स्वयंपाक वगैरे आता सुरुवात करणार.
हा हा.
तुमचं आवरलं?
नाही अजून, हाय अजून मी पण दुकानात आहे अजून आता सात. वाजता दुकान बंद करायचं आणि जायचं कपड्याचं दुकान. पण आहे माझं.
हा हा.
ह् साडी लहान मुलांच ड्रेस. काय हवं असेल तररी पण या आमच्या दुकानला.
हो काय? कुठे येत दुकान?
अ शिरडूरमध्येध्ये पाटील गल्लीत सौभाग्यवती साडी सेंटर म्हणून आहे.
ते शेड भागत आहे का?
हा इकड कुरुंदवड.
कुरूंदवाड.
वाडीवाडी हा कुरुंदवड वाडीजवळ तिथ आहे. वाडीला तेन आला तर या.
आताच मला वाटतं मी गेल्या महिन्यात. चालेली वाडीला हा येऊन गेली.
काय दत्त जयंतीला.
नाही, नाही, नाही असंच आधी म आलेल.
हा हा हा हा हा.
माझी मम्मी वगैरे आलेली तेव्हा आम्ही आलेली.
हा हा हा हा.
आणि मे महिन्यात आम्ही मे महिन्यात पण येऊन गेलेलो.
होय.
हम्म.
हा हा आता नेक्स्ट टाइम आला तर या.
हो येतो येतो.
हम्म. जव मग आता घरी बसून काय करायचं मग कसं शिलायचं. पण काम करते का नाही त्याच्यामुळं. साडीचं ते दोन्ही एकाच ठिकाणी दुकान टाकलंय.
हो का म्हणजे तुमचं दुकान मोठे आहे की?
अ छोटच आहे असं घरगुती घरासारखंच आहे. पण बाहेर भाड्याने एक रूम केलेय
हा हा हा हा हा ते बरं पडतं म्हणजे घरात पण लक्षण सगच
घरात कस लेडीज महिला चेष्टा मस्करी तस घरात हे होत नाही ते बाहेरच अस हा बाहेरच असलेलं बरं ते
हम् हम् हम्
मग बाहेर एक रूम केला हा आपल चालत थोडं थोडा दररोज हा दिले ते करत करत शिलाई करतो कोण नसते तेव्हा शिलाई करते
हा हा आणि आता काय तुमच्याकडे अस म्हणजे लहान नाहीत मुलं त्याच्यामुळे ते बरं पडतं ह आमचं कसं झालंय लहान मुलं असता त्यांचा अभ्यास घ्यायच त्यांच्याकडे लक्ष द्यायचं
होय बालवडीला हाय म्हटल्यावर चालायला पाहिजे
हो त्यांचं सगळं लक्ष देऊनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात
होय तेच का थोडा दिवस अजून मोठं उऊसपर्यंत
होय मोठं होईपर्यंतच नंतर काय त्यांचं त्यांनी करत्यात
होय आता आमच्यात पण तसच आहे आता कस पहिला सुरुवातीला कस सगळं मुलांना तयार मग आता डबा बांधून झाले की त्यांच त्याने तयार होत त्यामुळे माझं पण दहा ला म्हणजे आवरतय
हा हा
करु शकतो तिथून दहा पासून संध्याकाळपर्यंत बसून करायचं तरी काय
हो ते तर आहे
हम् म्हणून म्हंटलं हे साईड बिझनेस म्हणून तेवढंच आपल्या आपल्याला तर होतंय
हम्म
म्हणून चालतय आणि कस पिकोफॉलचं कसं मला पहिल्यापासून कस्टमर येतात
हा हा म्हणजे पहिल्यापासून तसच असतय
हा ओळखीच असते हम्म
आणि बाहेरची पण अशी ओळख वगैरे झाली असेल त्यांची
आह
बाहेर पण अशी ओळख वगैरे झाली असेल
हा ओळख आहे आता भरपूर आहे ओळख दुकान घातल्यापासून ओळख झाले पहिला कुठलं काय थोडं हे होत नव्हत आता ओळख झाले हम्
हा हा आणि का
घरीच असताय काय म्हटलं तुम्ही हम्मम हम्म हा हा चालेल हम्म हम्म जरा मोठी झाल्यावर आणि कायतर
हो जरा मोठी झाली की मग काय बाहेर जरा कुठेतरी असं बघायला होतं
होय लहान असल्यामुळे कुठं तुम्हाना बाहेर पण पडता येत नाही का नाही
हा आणि पूर्ण दिवस शाळा असली कि मग त्यांचं आवरून वगैरे जाऊ शकतो असं कोण असत ना
हा तेच के
हम्म
चालेल आवरा मग स्वयंपाकतेन करा हा हा हा ठीक आहे हॅल रिया हा हा हा
हो